हॅलो.
हॅलो काय करतेस?
मी घरात आहे जेवण बनवते.
हा अजून जेवण झालं नाही का?
नाही आता बाहेर जायचंय ना आम्हाला फिरायला.
ते
तिथेच आलो बीचवर.
हो बीचवर मला पण आवडतं बीचवर कुड कोणत्या बीचवर?
रेवदंडा बिचवर.
हा रेवदंडा बीच आमच्या इकडे रोहात काही बीचच नाही.
तुमच्याकडं नदी आहे ना.
हो नदी आहे पण नदीत त्या मगरी आहेत बहुतेक.
अच्छा अच्छा.
हा मग आज कोणती रेसिपी ट्राय केलीस?
आज कचोरी.
हा कचोरी हा हा हा.
हम्म.
मग?
मैदा घ्यायचा एक वाटी रेसिपी तुम्हाला आवडेल का ऐका कायला
हो हो सांगा ना.
एक वाटी मैदा घ्यायचा त्याच्यामध्ये पाव वाटीय बेसन घ्यायचं. थोडस मीठ चवीनुसार ओवा आणि तेल टाकायचे दोन चमचे आणि व्यवस्थित त्याला असं मळून घ्यायचं.
हा.
मळून मग असं थोडस जरास बाजूला ठेवून द्यायचं असं जरास मऊ होईपर्यंत आणि मग नंतर ते हे करायचं आपल अ म्हणजे त्याच्यामध्ये भरायसाठी सगळं ते साहित्य अस म्हणजे ओवा तीळ जिरं अ परत हे आपलं लवंग आणि मग खोबरं भाजून घ्यायचा. असं सगळं ते वस्तू भाजून घ्यायचे आणि मग त्याच असं अ हे बनवायचं बारीक करून आपलं मिक्सरला.
भा बरोबर किसून घ्यायच हा
हा आणि मग ते मिश्रण आपण ते आता मैद्याचे पोळी लाटले ना
हा हा.
त्याच्यावर जरसा चिंचेचा कोळ लावायचा. आणि मग हे सगळं बेटर आपण बनवलेलं असतो ते खोबरं वगैरेच ते त्याच्यामध्ये असं पस चूरून व्यवस्थित लावायचं. असं दाबवून घ्यायचं व्यवस्थित आणि व्यवस्थित अस रोल बनवायचा त्याजा बारीक रोल बनवल्यावर मग दोऱ्यानी असं व्यवस्थित असे गोल गोल कापून घ्यायचे असे मधून. आणि मग जरा असे ते रोल पण अशे बाहेर चिकायला पाहिजे व्यवस्थ तिथ असे फुटले नाही पाहिजे म्हणजे तेलात टाकल्याच्या नंतर मग ते फुटले की मग तेलामध्ये ते सगळं ते मग सारंन सगळं असतं ना आत मध्ये ते मग तेलात मग असं मग पसरते करपल कि मग आपलं तर हे पण करपून जात.
हां हां हां बरोबर.
मग ते व्यवस्थित चेकून दाबून मग टाकायच आणि मग तळायचे व्यवस्थित आणि मग झाल मस्त लागतात कुरकुरीत एकदम खुशखुशीत.
हो हा मग तुमच्या घरी जास्त म्हणजे नाहीत हां बनवून बघेन नॉन व्हेज खाता ना?
हो आम्ही नॉनव्हेजच खातो जास्त.
हां नॉनव्हेजमध्ये जास्त कोणती डिश बनते घरी?
नॉनव्हेज मध्ये आमच्याकडे जास्त चिकनच असतं.
चिकन हा
वाय मुली जास्त करून चिकनच असतं आमच्याकडे मच्छी मध्ये काय आम्ही कोलबी पापलेट हे ते हेच अस दोन मुली.
हा बरोबर मच्छी येत नसेल ना आता?
मच्छी आता काहीच नाहीेयेत आता सगळ्यांना बंद केले ना कोळी लोकांना समुद्रा वर जायला तर मच्छीच नाही काय येत. रोजचं काय करायचं टेन्शन मग सुकी मच्छी बनव येते
हा सुकी मच्छी बरोबर इकडे मच्छ ची ए आता पाऊस बंदच म्हणजे?? हे पडत नाही ना आता? तर मग जाताच वाटतं कोहली लोकं भेट्टते मच्छी बोम्बील वगैरे. हा मग तो मुलग
मंगळाचा उप आज मंगळवारचा उपास तुमचा.
सोमवार हो
हा हा.
सोमवारी मंगळवारी गुरुवारी शनिवारी शनिवारी कळला तर नाहीत नाही.
तुमच पण सोमवार मंगळवार गुरुवार शनिवारी नाही आमचा.
मग ते केक कधी बनवला अ केक वगैरे नाही बनवत घरी?
केक नाही बनवत मुलगी बनवते माझी मी नाही कधी बनवत तिला जास्त ते केक बीक बनवण्याच्या ह्याच्यामध्ये तीला जराशी हाऊस हा ती काही ना काहीतरी करत असते.
हम्म.
युट्यूब ला बघून हे कर ते कर तिथं चालूच असत.
हो बरोबर आहे युट्यूब आहे हीजी हा
यट्यूब मध्ये बनवत घरात बसून पण कंं येतो आता सध्या परीक्षा चालू आहे ना नाहीतर मग काय ना काहीतरी करत असते ती.
हो बरोबर आहे मग म्हणजेच अस घरात जास्त तिखट पदार्थ बनतो की गोड?
जास्त तिखटच गोड जास्त खात नाही कोण.
हा गोड कोण खात नाही बरोबर.
हम्म जास्त गोड कोण खात नाही त्यांना चटपटीत लागत असंच. काय ना काहीतरी त्या लाडू बनवायला घेणार घेणार आहे. तिला लाडू पाहिजे कधीपासून रव्याचे राघवदास लाडू बोलतात त्याला.
हो मुलगी तुमची मुलगी
हा आमची मुलगी ते राघवदास लाडू म्हणजे माझ्या मावशीने केलेले ना ते ती एकदा खाऊन आली होती मामाकडून. तर तिला तसेच पाहिजे होते मग ती रेसिपी सांगितली मावशीनी. ते आता करू सांगितले तिने मला आता तसंच मग मी करीन. खोबरं भाजून घ्यायचं रवा भाजून घ्यायचा आणि मग ते साखरेच्या पाकामध्ये टाकून मग वेलची आपला आ हे वगैरे टाकून आणि मग वळायचे ते लाडू. जायफळ आणि वेलची ड्रायफ्रूटस पाहिजे तर ड्राय टाकायचे थोडेसे असे बारीक करून आणि मग ते हे करायचं.
हा मग आ आज नाशत्याला काय केलेलं सकाळी
नाश्त्याला सकाळी आमच्याकडे भाजी चपातीच असते कारण मुली पण शाळेत जातात. मग ते आपण भाजी चपाती वगैरे घेऊन जातात मग मी एकटीच असते घरात मग मी ते भाजी चपाती खायची आणि मग राहयच दिवसभर नंतर मग जेवळ विवण
हा.
दुपारी संध्याकाळी आले चार वाजता कि काही ना काहीतरी नाश्ता करतो.
हा बरोबर मग एक छोटी मुलगी आणि एक मोठी मुलगी आहे का?
हो एक छोटी आहे पहिलीला आणि मोठी आहे ती नववीला.
हा नववीला बरोबर. मग बीर बिर्याणी वगैरे बनवत असाल ना घरी? काय?
बिर्याणी वगैरे बनवतो.
हा हो आम्ही जेवलो जेवलाज उपस ना मग जास्त नसतं जेवण
हो उपासाचं जेवण जात पण ना जास्त डाळ भात, भाजी म्हल्याला तिकट पाहिजे.
हो
हम्म
मग बाकी काय बोलता मग नवीन रेसिपी ट्राय करायला आवडते काय तुम्हाला?
हो आमचं काय नाही काहीतरी चालूच असतं युट्यूब ला बघणं वग वेगळ्या रेसिपीज तेथे कोण काय सांगितलं माझ्या वहिनी पण काही ना काहीतरी बनवत असतात. मी पण काही ना काहीतरी मग ते मला सांगतात रेसिपी मला पाच सेद बहिणी त्या मला काय ना काही तरी रेसिपी सांगतात मी त्यांना रेसिपी करायला सांगतो.
हा बरोबर.
मम बनवत
ते चालतो ना बहिणींचा असा म्हणजे बॉण्डिंग चांगला असतो ना.
हा.
बहिणींचा हा
आता कोणाला चाललोय बाहेर जायचं एकविरा तिकडे जाऊन जेवण वगैरे नाही त्या काय म्हणतात सगळं आता घरी पण रोज रोज जेवण पण बनवायची बाहेर गेल्यावर पण का जेवणा बनवायची. बाहेर गेल्यावर पण हॉटेल बिटेलच खायला भेटलं पाहिजे जर असं. आपल्याला आहे ना काय न कर.
त्याला एवढं काय लोणालेला एवढं काही खास नाही भेटतात जेवण वगैरे
अच्छा हा हा.
पण मागे गेलेलो ना तर चांगलं नव्हतं म्हणजे असं. बाहेरच.
हा ते जास्त बनवूनच खातात ना तिकडे ला गेल्या लोक मटण वगैरे घेऊन चिकन मट पण घेतात पण बनवतात. उद्या ते कसं सगळं भांडी मेंढी सगळं घेऊन जायला पाहिजे गाडी पाहिजे मोठी
तर
हे सगळं घेऊन जाऊन मग नंतर तिकडे जाऊन करायला म बाकी मटण करणं सगळे एक्सपर्ट आहेत बयणी त्यास मटण, बिटन मस्त बनवतात चिकन हम्म.
परव.
कधी गेल की भाकऱ्या वगैरे फक्त ऑर्डर करतो मग तर घेऊन जायचं जाताना.
हा हा हा हा.
मग बाकी काय हॅलो.
हॅलो मच्छी वगैरे फ्राय कशी करता?
मच्छी वगैरे काय असेल सगळं मसाला मीठ हळ बिळ सगळं लावून त्याच्यात रवा अससून ठेसून टाकायचा. सगळं त्याला लावायचं आणि मग लिंबू पिळाचं थोडास किंवा चिंचेचं. फूल टाकायच. सगळं ते मिक्स करायचं आणि मग ते तव्यामध्ये तेल टाकून फ्राय करायच
आ हा ह. आणि चिकन पण फ्राय करत असेल ना.
हा चिकन पण फ्राय करतो आम्ही
हा ह हां नाही मी मागे केलेलं हा हा हा मी मागे केलेलं ते पुदीना लावून चिकन
अच्छा हा, हा
पुदीना हा पुदीना ते हॉटेल हॉटेल ला भेटतो बघा असं पुदिना लावून तस केलेलं मी तर छ मस्त छान झालेला
हा मस्त आहे सगळे लाव दस
हा मसाले हा म्हणजे हे पुदिना घेतला थोडासा त्यात कोथिंबीर टाकली आलं, लसूण, मिरची आणि ते पीसला म्हणजे ह्याला मिक्सरला नंतर मग चिकन धुतला त्याच्यामध्ये लिंब टाकला मीठ टाकला आणि जो हे केलेल ना पुदिन्याचा वाटण तो टाकला त्याच्या आणि आणि मॅरिनेशन करायला ठेवला मी दहा मिनटं मग मस्त असा मुरतो ना अच्छा सर्व मसाला वगैरे मसाला वगैरे टाकला थोडासा तंदुरी मसाला टाकला मस्त चांगला झालेला म्हणजे असं.
ह बघायला पाहिजे ट्राय करून एकदा
हा, हा करा मस्तच होतो भारी होतो हा हा हा हा.
ते बाजूला हॉटेल आहे त्यांच्याकडून बघून तुम्ही केल असेल तुम्ही रेसिपी
हो नाही ते तसलं काही करवत नाही
नाही काय
ते त्यांचे तर चायनीज लॉलिपॉप ते जंकफूड सर्व हा जंकफूड आपलं होममेड चांगलं अस म्हणजे होममेड आपण चांगलं करतो ना असं म्हणजे
हा आणि तेल वगैरे आपलं सगळं चांगलं असतं.
हा तेल वगैरे चांगलं असतं हा चालेल मग ठेवू
हा चालेल
चालेल चला ठेवते मग नंतर करते कॉल हा हां चालेल हां बाय.
हो हा बाय बा.
हा